लो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो येतोय आवाज?
हॅलो.
हा आवाज रे का?
हो हो येतोय बोला ना.
हा तुमचा फोन आला मी उचलला पण नेमी कट झाला.
हा हा.
आणि हा मी नंतर परत करत होते तर बिझी लागत होता.
नाही माझा मग दुसरा कॉल चालू होता ना.
हा मी तुम्हाला साधा कॉल पण केला तेवढ्याकरता म्हंटलं की बी यांना सांगू करा असं.
हा ह नाही आहे मी आता मला माझे बाळ झोपलंय त्याच्यामुळे आहे वेळ जरा आता तुम्हाला आहे ना
आता माझ हो हो मला पण आहे आता माझं ठेवलं की मग तुम्ही करा मला
ठीक आहे ठीक आहे चालेल.
हम् हा काय काय चाललं हो हो हो मी दुपारी ना तुमचा खूप वेळ वाट बघितलं फोनच पण तिकडनं आलंच नाही तुमचा फोन
नाही आज माझ्यासोबत आश झा दोन तीन कॉल केले करा करा बोलले स्वतः तिकडून आले कॉलिंग नंतर मी करायला लागले तर ते उचलेच नाही म्हणजे लागलेच नाही ते
नाही माझ तर डायरेक्ट एकशे ऐंशी मिनिट समोरच्याचे पूर्ण झाले असंच दाखव
अ मला आज तुम तुम्हाला एक मी ग्रुप ग्रुपला मेसेज सुद्धा टाकला त्याच्यावरून मला रागच आला की मला अस त्या बाई बोल्या की माझा पहिलाच कॉल आहे ठीके मी पहिला कॉल करते माझा पहिलाच आहे मला अजून खूप करायचीत तर म्हटलं जाऊ दे आणि माझे तेव्हा फ- -क्त तीन कॉल झाले होते माझे काही जास्त कॉल नाही झालेले माझे तीनच कॉल झाले होते तर म्हंटलं जाऊ दे त्यांचा पहिला आहे मग करू दे त्यांना ह आणि म्हटलं मग तुमचा झालं ना की मी कॉल करते त्या बोलल्या ठीक आहे मग आम्ही बोललो वगैरे दहा मिनिटं मग मी म्हटलं ठीक आहे आता ठेऊूया आपण मी करते कॉल दहा मिनिट झालेत. मग त्यांना कॉल करायला गेली तर मला मेसेज काय आला लिहून तिथे त्यांची एकशे ऐंशी मिन- -टांची लिमिट्स झाले आहे त्यांचा टास्क पूर्ण झालेला आहे.
मला पण तसच आलं.
किती किती खोटं बोलतात म्हणजे तुमचा पहिला कॉल आहे तुम्ही म्हणालत मला आणि तुमचं तर सगळे कॉल झालेले आहेत असं नाही करायचं ना
बरं मी आता सुद्धा ग्रुपला ना कोणी कोणी मेसेज टाकत ना की मला करा कॉल तर मग मी टाकल ना की मी करायला घेतलं ना फोन कि इकडून लागतच नाही.
नाही आता सध्या काय आहे सध्या जरा पाऊस पडतोय म्हणून जरा नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे. पण मग काय काय बायका तर स्वतःसाठी स्वा- -र्थीपणा करतात की स्वतःचा कॉल झाला की लगेच ऑफलाईन जातात.
हो नाही नाही ते चुकीच आहे मी आता तुम्हाला मग दोनदा फोन केला म्हंटलं पहिले यांचा आलाय फ्री म्हणजे नाही का तुमच तिकडनं आला मला मी उचलला आणि लगेच कट झाला म्हणून मग मी साधा कॉल केला. कराव
ह
हम्म जाऊदे. झालं जेवण? बाळ झोपलं?
हो तेच ना आता दिवसभर काय होतं बाळामुळे अ ब एक तर आजूबाजूला आवाज खूप टी व्ही चा बाळाचा हेचा तेचा आणि मग बोलायला असं मोकळंक भेटत नाही. आता ती झोपेल ना तेव्हा मग कसं जरा रात्रीच वेळ जरा असतं आणि रात्री कोणीच आपल्या इथे ग्रुपला ऑनलाईन नाही राहत.
मी दोन तीन वेळा रात्रीचे टाकले पण कोणीच काही रिप्लाय नाही दिला.
हम्म रात्री न जर असं मुश्किलच असतं. कारण सगळे दमलेले झोपने ह्याच्यात असतात. मी पण झोपून जात असते, ब
स्कूल वगैर असते पण त्यांच्या
हम्म. नाही, मी पण झोपून जात असते, पण आज पाहुणे आले होते ना. मग अचानक, मग स्वयंपाक वगैरे सगळं, आत्ता गेले पाहुणे.
बापरे!
म आता ती भांडी वगैरे घासली सगळी.
हम्म हम्म हम्म.
त्याच्यात पाऊस एवढा चालू ए भयानक, हम्म कंटिन्यू पाऊस चालूय, हो नाशिक मध्येच राहते.
हा हा हा.
कंटिन्यू पाऊस चालूय.
हो इकडे मी पण नाशिकलाच राहते, इकडे पण खूप पाऊसच ए.
हम्म, मुलांनी एवढा पसारा करून ठेवला घरामध्ये,
सगळंच आवं आवरायला लागतं मग.
हो ना. म आत्ता कुठे आवरलं, अजून मुलं जागीचेत माझी. लोळतायत, चालले शांत बसली.
तुमचे किती कॉल झालेत?
माझे ना, अ तेरा झालेत. आत्ता तुमचा चौदाव्वाय. मी आज किती कंटिन्यू फोनच करत होत ते कालचे टास्क कंप्लीट झाल्याशिवाय पुढचं येत नाही ना.
आता तुम्ही मला कॉल केलाय, मग ते पण मिनिट काउंट होतात का यात?
ते नाही माहिती मला. हा नाही, मी केलाय ना तुम्हाला, तर ते माझ्या हेच्यात काउंट होतील. तुमच्या याच्यात नाही होणार, असं काहीतरी आहे ते, मला पण पूर्ण नाही माहिती एवढं, पण मग त्याचे तुम्हाला पण राहतील. आणि मला पण राहतील असं, हम्म.
समजलं मला, पण ते मिनिट काउंट होतात की नाही असं?
नाही, ते मिनिट
कारण का, काय काय बायकांसोबत बोलली आहे ना मी, तर त्या म्हणतात आम् चे द अकरा कॉ प पंधरा कॉलमध्येच झालंय टार्गेट पूर्ण.
मग ते ना, त्यांनी कसं केलं माहिती का, म्हणजे कसं असेल आता आपण कसं दहाच मिनिटं बोलतो ना, तर ते दहाच्या वर बोलत असतील, मग ते मिनिटं त्याच्यात काउंट होत असतील.
अच्छा.
असं काही असेल, मला मला असं वाटतं. कारण मी पण बऱ्याच जणांना फोन केले ना,
वॅलिड धरला जातोय ना.
हा, कारण मी पण बऱ्याच जणांना फोन केले ना, तर ते असच्चे. की सगळे म्हणजे इकडनं डायरेक्ट त्यांचा कोड हे झालाय, असेच येत मग करायचे तर कोणाला कॉल करायचे ना आधी, आणि दोन ते एक आता समज मी आज तुमच्याशी- बोली आज केला उद्या केला, त्याच्यानंतर परत तोच कॉल नाही झाला तो.
चार कॉल करू शकतो फक्त आपण.
हम् हम्म
तुम्ही मला चार कॉल करू शकता. मी तुम्हाला चार कॉल करू शकते.
अच्छा! पण मग, माझ्या यांच्यात तस पण नाही होते एक किंवा दोन केले ना आता ज्यां म्हणजे माझ्या ओळखीचे आहेत. नाही ज्यांच्याकडून मला रेफरन्स मिळाला. कार्यामध्येच येते त्यांना केला ना तर त्यांना एकदाच झाला त्याच्यानंतर- तर लागतच नाही फोन त्यांना.
नाही आपण एका व्यक्तीला चार वेळा कॉल करू शकतो.
अच्छा!
असं आता म तुम्ही मला केला ना, मी तुम्हाला चार वेळा करू शकते. तुम्ही मला चार वेळा आता हा आपला किवा दुसरा कॉल आहे ना?
हा दु-
आपलं म्हणजे, हा हेच्या आधी मिकला होता का तुम्हाला?
हा यांच्या आधी केला होता. एकदा एकदा झाल होत आत्ता पण मग अशी झालं- माझ्या यांच्यात. काय होतं माहिती का जर सपोज मी कोणाला कॉल केला उचलला आणि कट झाला ना कि ते झिरो सेकंद काउंट होऊन तो पण काउंट होतोय लगेच.
अच्छा!
त्याच्यात हा तर माझे अेच तीन चार कॉल झिरो सेकंदाचेच काउंट झाले.
नाही नाही झिरो सेकंद कधी होतं. आता तुम्ही मला कॉल केलाय ना, तर त्याचा मिनट धरला जात. नाही तो मग माझ्या यांच्यात झिरो सेकंद येईल. मी तुम्हाला कॉल केला ना, तर तुमच्या याच्यात तो दो सेकंद दिसेल.
हो पण मे मी पण केलेले कॉल आहेत ना.
तुम्ही केलेले जे आता, तुम्ही मला कॉल केलाय ना तर याचे मिनिट तुमच्या ह्याच्यात काउंट होतील बघा.
हो हो हो
हां आणि आता याच्यानंतर माझा कॉल आला ना तुम्हाला की त्याचे मिनिटं - नाही काउंट होणार. ते झिरो सेकड म्हणून तुम्हाला दिसेल.
हो नाही ते तसं तर दिसतच. बट मी पण केला होता ना कॉल, तर एक जणनी उचलला आणि कट झाला म्हणजे मे बी नेट- नेटवर्क इशू असेल ना, म्हणून तर ते दोन तीन वेळेस झालं, तर माझे तीन चार कॉल असे आहेत ना ते झिरो झिरोच दिसत आहेत.
अच्छा! कारण की मला पण एवढ काही आयडिया नाही यातली, पण जेवढं आता मी स्वतः एक नोटीस, करून बघितलंय ना तर मला तरी असं जाणवते का. समोरून येणारा कॉल झिरो सेकंड दाखवतो, आणि आपल्याकडून गेलेला कॉल तो मिनिटं त्या-
नाही तुमच्याच्यात हेच्यात आता मिनटं दिसतय का वरती?
काय दिसतंय हा दिसतात ना मला.
हा पण जेव्हा फोन ठेवाल ना तेव्हा तुमला दिसणारच नाही त मा- इथे काउंट होईल तुम्हच्या इथे कांउट होणार तो. हम्म काय माहितीय मी. कार आता म्हण म्हणजे तेरा झाले ना त्यांच्यामध्ये, माझे च चार कॉल तर असेच म्हणजे झिरो सेकंदाचेच काउंट झालेत.
अच्छा मिनिट मिनिट ते व्हायला पाहिजेत तेवढे.
हम्म ते एकशे ऐंशी मिनट व्हायला पाहिजे.
हा हा आणि स्वीस तारखेपर्यंत व्हायला हवेत.
हो. आज किती तारीख आहे आता बावीस. तेवीस तेवीस हा तेवीस एक.
चालूईल तुम्ही जरा आता आता. तुमचा ठेवला का मी करते हा कॉल तुम्हाला.
हो हो हो हो मी जागीचच लगेच करा झाल्यावर.
हा हा तुमचा एक होऊ द्या आता दीड मिनटं आहे अजून.
हो हो हो.
हा तुमचा झाला का मग मी करते.
हो हो.
दुसरं कोणी बहुतेक आता ऑनलाईन बहुतेक राहतील जरा कारण की काय कोणी भेटत नाहीये.
आपण चार करू शकतो ना तर आपण आत्ताच दोन तीन उरकून घेऊ.
चालेल मला काही प्रॉब्लेम नाही माझं बाळ झोपलंय तसंही माझं काही युट्यूब. चॅनल आहे त्याच्यामुळे मी ना दोन दोन अडीच वाजेू वाजेपर्यंत जातते आह मला एडिट. शटिंग करायला लागते ना दिवसभर बाळामुळे काही जमत नाही. वाव शवन्या म्हणून आहे युट्यूब चॅनल माझ आणि. त्याच्यावर मी पूर्ण असे आपले जे काही हाऊस होल्ड वस्तू वगैरे असतात ना ऑनलाईन मी. वर् फ्लपकार्ट. त्याचे मी रिव्ह्य व्हडओ वगैरे बनवते म्हणजे मी ते मागवते. त्याचे व्हिडिओ बनवते. ते कसं वापरायचं कसं काय प्रोडक्ट चांगलं आहे की नाही ते सगळं सांगते. असे सगळ्या गोष्टी आहेत मग पॅरेंटिंग टिप्स वगैरे थोडं महिलांच्या हेल्थसाठीठीचं वगैरे. असे छोटे मोठे व्हिडिओ करते.
ओके ओके पण ते आहे म्हणजे चालतो का त्याच्यात आहे का इन्कम वग.
हो हो आहे ना इन्कम चालू आहे मला त्याच्यातून पण. पण मग ते कंटिन्यू करत राहावं लागतं ना काय.
त्याच व्ह्यूज वर वगैरे ना.
हो व्ह्यूज या्यावे लागतात त्याच्यानंतर ते कंटिन्यू म्हणजे रोजचं काही ना काहीतरी आपल्याला अपलोड करावंच लागतं. तुम्ही जर एक दिवस जरी गॅप दिला तरी मग सगळं आपलं हे होऊन जातं ना. विस्कळीत होतं त्याच्यामुळे तिथे पण एकदम अपडेट राहावं लागतं.
हो पण मग बराच वेळ द्यावा लागतो ना त्याच्यामध्ये.
खूप खूप खूप मेहनत आहे आपल्याला ते वाटतं कमी पण खूप मेहनत आहे. करते मी तुम्हाला कॉल हां हां लगेच करते हां.